हॅलो हॅलो हा वहिणी काय कलाय होय यालाय की
हा हा काय नाही बघ जगातात
हा हा नाही अजून जेवणार आहे बघा
हा हा
हम्म हम्
आणि काय मग बरच काय
बरं आहे बघा तुमच
हम्म हाय बर आहे
हा हा
एवढं का वेळ केलायस जेवायला
मगाशी जरा मंच्यूरियन खाल्ले ओ. म्हणतान वेळ झाला जेवायला आता म्हंटलं भूक नाही नंतर जेवूया.
हा, हा, हा, हा,
हम्म हम्म.
खाल्ल्यावर लयं भूक लागत नाही. व्हय घरात केलंत काय बाहेरून आणलेली.
मंच्यूरियन मी घरात केलोतो सोडा. मला एकच येतय ते करायला. आणि एकच माहिती मंच्यूरियन मला चायनीज मध्ये. जास्त काय एवढं मला माहित नाही. कुठले पदार्थ
हं, हं, हं, हं अग दुसरं पण छान लागतय की. नूडल्स-नूडल्स काय एवढं चांगलं लागत नाही सोड. पण अ. चायनीज भेळ असते बघ. ते पण लय छान लागत्या. हम्म.
ते ऍप कधी ऐकलासा.
ते चायनीज भेळ. जर तू खाल्लीस की नई. तू मंच्यूरियन बंदच करशील.
होय कधी खाल्लं नाही. म तुम्ही करताय काय-काय. घरी करताय काय बाहेर खाताय?
घरात आता करतोय सोड.
हा हा.
अ घरात जास्त करून हाता अं म्हणजे असं. जर सकाळचं जास्त स्वयंपाक शिल्लक असला तर कि नई. घरात साहित्य च पाकीट आणून ठेवलेल हाय ग. फ्राईड राईस मसाल्याच. म हा. आणि त्याच्यामुळे मग कस सगळं भाज्या पण पोटात जातात पोरांच्या. वेगवेगळं. हा गाजर. बीन्स, कोबीस-कोबी मेन म्हणजे खात नाहीत. कोबी, वटाणा, कांदा, टोमॅटो, सगळं चिरून घ्यायचं. आणि त्याला मऊ भात चालत नाही. मोकळा सुट्टा झालेला भात असतोय की नाही, हा सुट्टा. भात पाहिजे. मोकळा भात पाहिजे. हम्म ते ह्याच. तांदूळ मिळेतय बघ. कोलम नाव आहे त्या तांदळाच. लई छान होतोय. म्हणजे लई हा कोलम भात. तांदूळ लई छान आहे. लई मोकळा पण होत नाही. आणि म्हणजे. महाग पण नाही ग आपल्याला परवडणार आहे ते. हा असं मग ते आणून दे. भात ला पाणी पण लई घालायला लागत नाही. तू किती जरी कमी जास्त पाणी झालं तरी. त्या म्हणजे भाताचा काय प्रमाण परिणाम होत नाही. व्यवस्थित शिजतोय भात त्यो आणि ते आणायचं पाकीट तांदळाचा भात घालायचा आणि आंल सुद्धा. त्याची पेस्ट करून घ्यायची. आणि सगळ्या भाज्या चिरून की नई. अ भात लावून. नंतर आपण भात कसं फोडणी घालतोय बघ म्हणजे. शिळा भात कसा फोडणी घालतोय बघ, तसच करायला लागतेय हे. पहिला भात शीजवून घ्यायच, आणि नंतर मग कडईत तेल नाही भाज्या जरा अस हे करून ताट झाकून जरा शिजवून घ्यायचं ग पहिला. भात टाकायच्या आधी हम्म अस सगळं. पाणी टाकून शिजवून घ्यायच्या भाज्या. आणि खास करून. बीन्स घालत नाही सोड. पण असल तर. बीन्स असते सिजनला घालतोय मी. आता काय कोबी, टोमॅटो, आता तर गाजर होतं मध्ये. मध्ये-मध्ये तवा गाजर पण घालत होतो. आणि ते सगळं घालून भाज्या कनी आले लसूणची, आले लसूणची पेस्ट पण घालायची त्याच्यामध्ये. आलं लसूण च्या पेस्टन कणी, चव येत्या चांगली. चायनीजला अल्ल लसूणची पेस्ट घालतात. कुठलाण पदार्थ कर तू.
होय-होय मी पण घालतोय सोडा. हेच्यात कोबीमंचुरियन मध्ये.
हा वेगवेगळं घालतात. आलं वेगळं आणि लसूण वेगळं असं घालतात. आणि तो भात घ घालायचा. आणि तो फ्राईड राईसचा मसाला असतो. तो दहा रुपयाचे पुडी पूर्ण घालायची.
ह
चांगलं परतून घ्यायचं. आणि ते मसाला घातलीस की नई. मीठ जास्त घालायचं नाही. कारण पहिलाच असते जरा उगच नकळत मसाला मीठ घालायच. आणि आपल्याला बारकी पोर हाईत म्हणताना वरण जरा साखर घालायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा आणि सगळं मिक्स करून झाल्यानंतर मग शेवट वाफ काढल्यानंतर मग शेवटला. वरन सॉस घालायचा. टोमॅटो सॉस. आणि परत सगळीकडे कोथिंबीर घालून खायच. लई छान होतोय तो भात. हा. हा आणि आजत पोलतात ज नाही ग. म्हणताना असं कायतरी आयड कराय लागत्या बघ. मी त्या ह्याला कोबीच्या भाजी तर. मॅग मसाला घालून बघिल काय. पण तो वास येतोय की कोबीचा. त्यामुळे खातच नाहीत ती. होय-होय डब्यातन दे कश्यातन दे. शाळेत जरी असले. तरी टोचून-टोचून भाजी खातात आणि घरला आणतात, तसच माग. म्हणताना कणी अस घालतोय मी. आणि मग कोबी घातल्यास काय. कोबी घातल्यास काय विचारल्या वर. नाही-नाही घातला नाही म्हणून सांगतोय दोघाना.
हा. हा.
खरच म्हणलं.
हम. हम. ते बरं आणि त्याशिवाटी पोटात पण जाणार नाही. आणि त्यांना काय हे पण होणार नाही. नाही त्याचं महत्त्व.
हो तेच कि. कांदा हाय म्हणून. म्हणून खातात ग. आणि असलं घातलस कणी काय तर वेगळं. आवडीन खातात दोघे जण
हो. आमच्या पण रीतेशला तसंच होतय की असं म्हणजे तिकटच काय खायला बघ ना त्यो. कायच तिकट खाईना झालाय हम् फक्त गोडच म्हणतोय प्रत्येक गोष्ट, रोज पण भा-म्हणजे जेवततना तस गोडच पाहिजे त्याला, चपाती बरोबर पण दूध, साखरच पाहिजे. भाकरी बरोबर पण किंवा दही गोड नसलं तर दही पाहिजे, प्रत्येकात दही लागतय.
तर आता उन्हाळ्यात चालतय कि ग ते मग पावसाळ्यात लय अवघड होतय मग एकतर पाऊस असतोय आणि एक तर खाऊन-खाऊन छाती सरत्या. मग खोकला, सर्दी थांबत नाही मग
हो, होय. तसच होतय.
हम्म जरा कने
हम्म....
आता उद्यापसन शाळा चालू हुत्या नाई, मग जरा कायतर-कायतर आल्यावर भूक लागत्या मग शाळेत पण जरा देत्यात सोडा, काय तर वेगळं मग तेनी त्यामुळ जरा सवय लावायची मग परत, मी पण एकदा करून बघतो घ्या ते राईस.
ते मग मी हे पण आणुन ठेवते दुपारी खायला त्याच्यापेक्षा आपल्या घरातील नेहमी तसं म्हणजे आपण डब्यातनी तेच खाय मग ते आस पास्ता मिळतो बघ दुकानात
होय मिळतोय की
हा हा ते पास्ता आणून ठेवतोय मी आणि दुपारी शाळेतनं आल्या कणी दोघींना पण जरा पास्ता करून देतोय पास्ता मसाल्याची एक एक पाकीट आणून ठेवतोय घरात आणि ते पाकि म्हणजे तुपातले खाये तेच म्हणते पन सारखं सारखं करत नाही सोड कधी तर पंधरा दिवसातनं एकदा कारण आस मैद्यात असतय नि
होय मैदा अस्तोय त्यात पण
हम ह म नको वाटतय ग त्यांना करायला लाग तर मग म चपातीवर सगळ घालून देतोय बघ आणि तसं तसं त्रिकोणी काप करून पिझा पिझ्झा म्हणून खातात मग
हम् चांगलाय सोडा ते तर खात्यात जरा
हा अ तेच की चपाती करतोय चपातीवर सॉस सगळं घालून कनी ह्या भाज्या सगळ घालून खर त्याातन पण ढबू बिबू करत्यात
होय काढत्यात सोडा ते पिझ्झा असतय कने ते पिझ्झाच म्हणजे खालचं ते म्हणजे जाड प हे असत निका बेस ते कशाचा बनलेला असतोय तुम्हाला काय माहितीय काय म्हटलं
मैद्याचा असतया आणि त्यात इस्ट ते आपला घालता पिहिला त कसं पुरत व्हय होय म्हणजे कस एवढं दहा मिनटात बुककी मारलीस की तेच्यावर असं पुर्ण त्यातन बाहेर येत्या पीठ मळून ठेवल्यावर होय म्हणजे आपल्या पोटात काय परिणाम करल
होय काय होईल त्याचं
जेवढं होईल तेवढं घरातच करायचं की वो आहे हेच गव्हाच्या पिठात आपण काय ते अग ते हे पण करुन देतोय मी पोरींना गव्हाच्या पिठाच डोनट
रिधेश ला गोड आवडतय म्हंटल्यावर ते खता ईल बघत त्यांना पण. गव्हाच्या पिठात की नाही जरास अं अं चिमुटभर मीठ आणि आणि काही दही घालायला लागतय. दही आणि बेकिंग सोडा तेन घालून ते पीठ मळून घ्यायच गव्हाच पीठ आणि मळून अर्धा ता ठेवायच थोड्या वेळात जरा जरा किंचित सोडा घालायचं ते फुगतय आपण त्याला टोपणान आकार द्यायचा डोनट नंतर अर्धा तासान असं कीने आस जरा जाड जाड पोळी लाटायची आणि टोपनानं आकार द्यायचा आणि ते तळून घ्यायचं आणि आपल दे ते मिल्क चॉकलेट आणायचं ते वितळवायच आणि ते तळलेल तेच्यात बुडवायचं.
हा हा करायचं करतो घ्या ते पण एकदा म्हणजे त्याला पण आवडेल नाही परत मग काय कधी तर करून तर जा येईल आणि परत
हा काय चालंय ते शाळेत आल्यावर कस एवढी भुक नसती पोरांना अरे बारकु तेवढीच भूक असते मग कुठं लाडू हे काय तर काय तर करून ठेवायचंय आणि कधीतरी ते नको वाटलं तर आसल पण ठेवायचं आपल्याला वेळ असल्याला तर करायचं तुम्ही
चालतंय की
होय त्यामुळेच की मुलगी बारकी असल्यामुळे सगळं अवघड होते नाही मला पण जास्त कमी करत नाही म्हणून जरा कसं मम्मी ते करून देते तर तेवढं हे करतोय मला तर वेळच मिळत नाही जास्त ती सारखं किरकिर करत त्यामुळ
हा ती खात असल की सगळ
खायला लागल्या आता तेच तुम्हाला अनेक विचारणार होतो ते ह्याजप आपल्या लाडू मध्ये ते डिंकाच कस लाडू करतात ते विचारणार होतो मी परत अनेकदा फोन करतो बघा तेव्हा मला ते सांगा
चालतंय की
हा- हा -हा मला ते कधी जरा ते
हॅलो हॅलो हॅलो हॅलो